हॅलो हा हॅलो येतो येतो, त्या आवाज येतोय.
हॅलो!
हॅलो आवाज येतोय.
हॅलो! हॅलो! हॅलो!
माझा आवाज येते का हॅलो माझा मजा आवज येतो हॅलो!
आवाज येतो का तुम्हाला माझा,
हो हो मला मला येतोय तुला य
आवाज नाही येतय मला तुमचा,
मला येतो आहे मला येतो आहे.
एक सेकंड थांब आवाज कायेत नाहीे, मीना आवाज कर ब
हॅलो!
हॅलो
हॅलो मला आवाज येतोय. हॅलो रेंज रेंज चेक कर, हॅलो!
हॅलो.
हॅलो.
हा हो आवाज येतो तुमच तुमच मला.
हा मला मग अशी येतच होता तुझा तुलाच, माझा नक्हता
मला हा कॉल मी कमी झाला असेल, कदाचित तस होऊ शक
कॉल करते तर माझा लागत नाही तुझा, तुझा लागला.
अ त्याच काय होतं की कदाचित मी ना, एका बि बिझी असेल कदाचित मी दोन मिनटांसाठी मग आता तुम्ही मला फोन केला ना, परत तर तुमचा फोन लागेल, आता तुम्ही कंटिन्यू करून घ्या तुम चे टास्क या पाच, पाच टास्क तरी आपण करून टाकू तुमचे
हो तेच ना, माझा एकच झाला. मग अशी नाही का तुला केला.
हा हा हा एकच झालं, नाही तसं नाही हो आतापर्यंत किती झाले. सात, आठ, नऊ,
नऊ, नऊ,
हा मग आज दहा, दहा, पूर्ण होतील.
बघू ना, आता किती होता हो जातात वया मग अशी आपला तो कॉल कट नाही का झाला हा स्वयंपाक मग अशी झाला मग अे तो आपला कॉल, नाही का कळत झाला म त्याचे काहीतरी चारशे, सेकंद जम म्हणजे मिनटं का ते काहीतरी जमलेत चारशे,
एका मिनिटाचे आठ, आठ, रुपये देतात ते लोक
हम्म.
मला आठ रुपये देणार, तुम्हाला दहा रुपये देणार, तुमचा तम्ही कॉल केल्यावर तुम्हाला दहा रुपये देणार मलाठ आठ रुपय देणार
अच्छा मंग बरं हे की म्हणजे मला पण पैसे भे म्हणजे कॉल घेणाऱ्याला पण पैसे भेटत
हा नाही तर कोणी कॉल घ घेतला असा का कोणाचा?
हा ना, ते पणे हे बरोबर की मला हे नव्हतं मी पण घेत बरं मला वाटलं की मी कॉल घे केला तरच मला दहा रुपये भेटतात.
नाही मला पण आधी असंच, वाटायचं पण मला सांगितलं एका सरांनी समजवून की एका कॉल म्हणजे मी जेव्हा, जेव्हा मला मराठी टास्क आला ना, कार्याचा तेव्हा त्याच्यावर पण स्पष्ट लिहून आलेलं की एक कॉल उचलताना, म्हणजे कॉल उचलणाऱ्याला आठ रुपये आहेत आणि कॉल वर बोलणार त्याला कॉल करणाऱ्याला दहा रुपये
आता समज जर मी तुझे पाच कॉल उचलले, तर तुला जशे पाच कॉलचे पन्नास रुपये मिळणार. तसे मला पाच कॉल चे आठापंचे चाळीस रुपये भेटणार.
हा.
अच्छा, मग हे अगं ते ग्रुपवर मग का ती एक बाई, एक कोणीतरी बाई, आहेत. त्या म्हणतात की अशा अनोळखी लोक हो का कॉल करताय मला, आणि मी ओळखत नाही तरी ह्यांनी मला कॉल केला, अरे नाय ओळखत तर तुझं काय जाते ना, तुला आठ रुपये भेटतात ना?
ह. हा. हा.
मग त्यांनी ग्रुपवर वॉर्निंग टाकली, नाही का अशा अनोळखी लोकांना, आता ज्यांचा ग्रुपच नाही, आता मी एकटीने जॉईन के केला, माझ्या मैत्रिणींनी सोम ना ते कोणतरी आहेत बाई, अरुंधती नावाचं का कोणतरी आहे. त्यांनी ते एक असं स्क्रीनशॉट शेअर केलाय आणि सांगितलंय की हे असे अनोळखी लोकं कॉल करतायत, तर त्यांच्यावर काय ते ॲक्शन घ्या.
ते अनोळखी लोक कॉल नाही करणार, मग तुम्हाला काय ओळखीचे लोक कॉल करणार का? मग असं असा असेल तर तुमचा वेगळा ग्रुप करा ना, इतर लोकांना कशाला तुम्ही ऍड करता तुमच्या ग्रुपमध्ये
मग ते सरांनी पण लगेच वॉर्निंग टाकली, की असं कोणी कोणाला अनोळखी लोकांनी तुमच्या ग्रुपमधल्या लोकांनला कॉल करा. आता आमचा जर ग्रुपच नाही, हा ग्रुप
मग त्यापेक्षा आपला फ्रे फ्रेंड अ फोनचा टास्क चांगला म्हणजे ग्रुप चांगला आहे.
मग आता समजा मी एकटीच जॉईन झाली माझे माझे कोणीच फ्रेंड्स ह्या ह्याच्यात नाही आहेत, बरोबर कारण मी ते सन्मती ॲपसाठी. जेव्हा जॉईन केलं होत, तेव्हा माझी फ्रेंड होती, आता नाहीये, मग आता मी कोण मी कोण माझ्या ओळखीच्या. त्यांना कॉल करू कुठून माझ्या ओळखिच त कोणीच नाही?
बरोबर.
मग आता मी बघ मी तुला जसं नाही का तुला मी विचारलं, तु मला विचारलं, मग आपण हो म्हणलो. तसं मी अजून दोन तीन लोकांना मेसेज केले व्हॉट्सअपवर नाही का ते म्हणतात ना की विचारल्या शिवाय. कॉल करू नका मग मी दोन तीन लोकांना व्हॉट्सअपवर कॉल केले की, म्हणजे. विचारलं का कॉल करू का मेसेज करून कॉल करून तर त्यातले दोन, चार लोक. म त नाहीच म्हणले, एक बाईनी तर स्वतःच मला कॉल केला मॅडम मी तुम्हाला कॉल करू का मी हा म्हणलं. मग तिने काय कॉलच नाही केला, मग मी परत तिला फोन केला, म्हटलं मॅडम म्हणजे ह्याच्यासाठी फोन करत होते, मी की मॅडम. मला कॉल करणार होतात, म्हणजे तीने मला कॉल केला असता तर, मी पण तिला कॉल केला असता. आणि मी कॉल केला तर मी म्ह म्हणलं मॅडम तुम्ही मला कॉल करणार होता, कार्यावर, तो काहीच नाही बोलली अगं फोन कट
ह, ह, ह, ह असेच लोकं असतात काय काय नशिब हाय. एक गोष्ट नशिब हे की, आपण कार्यवा त्या व्यक्तीने कॉल नाही करत नाही तर सरळ आपला कॉल वाया गेला असता.
होऊ ना म्हणजे उचलला नाही कुणी तर मग तो झिरोवर जातो ना
तर कोणी हा टॉस्क आणलाय यावर मला लय राग येतोय त्या व्यक्तीचा.
पण मला हेच कळत नाही मग हे तीस टासच टार्गेट का तुम्ही दिलं जर अनोळखी व्यक्ती. व्यक्तींनी कॉल नाही करायचं तर
अनोळखी व्य अनोळखी व्यक्तीला फोन नाही केला तर जर एखाद्या व्यक्तीच्या ओळखीच नसतील तर ती व्यक्ती काय करणार?
म्हणजे मग तिचां तीसचा टास्क कसा पूर्ण होईल? आणि जरी समजा एका माणसाने एका माणसाला पाच वेळा कॉल करायचा तर तीसचा टास्क कंप्लीट करायला मला सहा माणसांबरोबर तरी बोलायलाच
सहा माणसं हा, एक मग आपण तर असं करूया की दहा, दहा टास्क आपण कमप्लीट करून टाकू.
पण दहा करू शकतो का आपण.
हो करून टाकव आपलं ते ऐंशी एकशे ऐंशी मिनिटाच लिमिट आहे, ना टाइम लिमिट.
हम्म हम् हम् पण जर म्हणजे असं समज आपण एकशऐंशी मिनट स सलग अस म्हणजे एकशे ऐशी नाही पणता समजा मी वीस मिनट बोलले तू वीस मिनिटं बोलली मग आपल्या टाईम लिमिट कंप्लीट होईल ना कमी कॉलमध्ये पण ते तसं चालतं आहे का.
चालेल ना काय हरकत नाही आपण चालून घेऊ.
आपण चालवून घेऊ काय आपल्याला चालेल पैसे देणाऱ्याला चाललं पाहिजे ना.
ते लोक चा बरोबर करून घेतील.
एवढा सगळा जुबाड कशासाठी चाललाय आपला पैशासाठीच ना. आणि तेच नाही भेटले तर काय करायचं.
नाही हो भेटतील पैसे भेटतील एक माझी मैत्रीण हो ती अ रुपाली नावाची अ ती. मला तनी पहिल्यांदा कॉल केला होता म्हणजे आता तुमच्यासारखीच मैत्रिण आहे. तर तिने मला बहिल्यांतर तुमच्यासारखच कॉल केला दहा मिनिटात. तर मला गुजराती होता ना माझा तेव्हा. तर मला काही समजतच नव्हत तर ते त्या व्यक्तीला मी. त्या व्यक्तीसोबतच माझे अर्धे कॉल झालेले कंप्लीट. ति तिनेच माझी भरपूर कॉल कमप्लीट करून दिली होती.
पण आपण काय करू ना की आपल्यात आता समजा समजा तुझे तीस कॉल पूर्ण झाले. मग मी तुला फल नाही करू शकत ना नाही. ज्यांचा टास्क कंप्लीट झालाय त्यांना जर मी कॉल लावला तर नाही लागत.
फक्त एवढंच कि. मी नाही तुम्हाला कॉल करू शकत तुम्ही मला करू शक.
अच्छा म्हणजे तू रिसिव करू शकते मग आपण काय करू तुझ. म्हणजे मी तुला कॉल करू शकते.
हा तुम्ही मला कॉल करू शकता.
मग आपण काय करू तुझं जर टास्क कम्प्लीट झाला ना उद्या वगैरे मग मी काय करेन मी तुला. पाच स कॉल करेन.
बरोबर.
ह की नाही म्हणजे मग माझे पाचचा कॉल होतील दहा दहा मिनिटाचे म्हणजे माझा माझं. समजा आता झाले नऊ मग नऊ आणि सहा झाले कॉल केले तर पंधरा कॉल होतील. मग माझे पंधरा कॉल राहिले बरोबर म. ग तोपर्यंत तुला पुढच्या तीसचा टास्क येईल ना
बरोबर. जोपर्यंत अस समजा जोपर्यंत माझा माझ टास्क कंप्लीट झाल्या नंतर. र्यंत अस माझा फोन लागणार. ना लागेल ना तोपर्यंत तुम्ही मला आरामात कॉल करू शकता आणि ज्या दिवशी माझा फोन. टाइम लिमिट संपेल ना एकशे ऐंशी मिनिटाची..
हा.
तेव्हा मग तुमचा फोन मला नाही लागू शकत असं काय काय लोकांना मी केला त्यांना कॉल तर. ला. त्या व्यक्ती तर नाही लागला मला कॉल म्हटली जाऊ दे आता काय करणार.
मग काय करायचं माहिती का आपण आता समजा मी तुला कॉल करते तसं. अजून कोणाला तरी मी कॉल करेल ना.
बरोबर.
मग जर समजा आपल्यापैकी कोणाचं लिमिट संपलं तर आपण ते दुसऱ्या ज्यांच्याशी बोललो अस. अस ना त्यांनाच विचारून ठेवायचं की. माझ्या मैत्रिणीनी तुम्हाला कॉल केला तर चालेल का
हा मी विचारून ठेवेन.
आणि मग त्यांचा नंबर. शेअर करायचा मीही नाही तर त्यांना सांगून ठेवायचं की अशाश नावाचा कॉल आला तर तुम्ही उचलावर. नका प्लीज.
. ह् एक मु तीच मुलगी ती नाशिकवाली होती तिचा पणं प्रॉब्लेम हा आहे की तिच्याकडे. रेंज नसते नग भ त्यामुळें प्रॉब्लेम येते आणि तीच्या कडे रेंज नाही. ना त्यामुळें त्यांचा आवाजच्या त्यांच्याशी मी फोनवर नाहीं बोलू शकत.. नाहीं तर तिच्या सोबत माझ्या आ दोन तीन टास्क कंप्लीट झाले असतें. अस आणि हे ल. सगळ्यांचे झाले का आप टास् कंप्लीट होण्याच्या मागें लातात आपल्या म्हणजे आपल्या. आपला टास्क कसा कंप्लीट होईल ना ते बघता
हो मग सगळे तेच बघणार आहे आर. तूम्हाला माहित आहे का पणं तुम्हीं जरा समोरच्याचा पणं विचार केला पाहिजे.
पर्यंत असंच टाइम लिमिट आहे..
हा टास्क कम्प्लीट करायला.
हा मला शुक्रवार पर्यंतच टाईम लिमिट आहे मी उद्या ना, उद्या बघू उद्या आता कोणाला तरी बघते मी.
बघ उद्या तर शनिवार आहे.
हम्म?
उद्या तर आज शुक्रवार आहे ना उद्या शनिवार आहे.
अरे हा यार जाऊं दे, काय नाहीं हरकत नाहीं दोन दिवस ऑफ आहेत ना लोकांनां, शनिवार आणि रविवार, शनिवारी रविवार सुट्टी ट्टी असते त्या लोकांना.
नाही पण आपण कॉल करू शकतो ना.
आपण कॉल करू शकतो पण त्या लोकांनां सुट्टी असते.
होतील ना.
हो मी केलंय तसं मी करून बघितलंय
हम्म कारण कसंय ग, शनिवार रविवारीच लोकं मोकळे असतात.
हा कॉल होतात सबमिट एवढं काय टेन्श
मग तेच ना शनिवारी आता लोकं जेंव्हा मोकळे आहेत तेंव्हाच आपले भराभरा जास्तं कॉल होतील ना?
हा ते तर आहे, ते आपणं कॉल करू शकतो. पण ते लोकं टास्क वगैरे असाईन नाही करत शनिवार रविवार मध्यें.
हां मग ठीक आहे, म्हणजे आपण शनिवार रविवार मध्यें कॉल कम्प्लीट करू शकतो.
हा शनिवार रविवार मध्यें आपण कॉल करू
असंच करायला पाहिजे, अगं मी माझ्या म एक दोन मैत्रिणींना सांगितलं, हां हां चालेल दहा मिनटे झाले कां?